हॅलो.
हॅलो. हॅलो दिदी हा येतोय येतोय माझा येतोय दिदी हॅलो.
हा येतोय येतोय.
हा बोला काय विचारत होता का मला?
विचारात म्हणजे आता माझं जर तीस कॉल झाले तर मी कोणास कॉल रिसीव्ह नाही काय करू शकत?
नाही असेल पॉसिबल असेल ना टाइम लिमिट वगैरे नाही आली असेल तुम्हाला तर तुम्ही रिसीव्ह करू शक त्या काय प्रॉब्लेम नाय.
हा म्हणजे ते भैय्याचा यायचं राहिलेत ना म परत म्हणणार की मा तुझं कंप्लीट करून बसलेस.
नाही नाही असं काही नाही जर टाइम लिमिट जर नसेल ना आली तुम्हाला तर तुम्ही काय कॉल समोरून काय प्रॉब्लेम आहे.
आणि म्हणजे माझं कसं एक दोन कॉल कसं झालेत माहितय की अ म्हणजे मी केलेत पण त्यांनी उचललं नाहीत तर मग झिरो झिरो पडले मग ते काउंट होणार काय त्यात?
हा हा ते कसं होते ना ते दिदी तरी तुमच्या दोन तरी वाया गेल्यात मी एकदम स्टार्टिंगला ज्यावेळी करत होतो ना त्यातर माझे सात आठ वाया गेले हो
हां.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
अच्छा. हा हा हा हा हा. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
येतोय दिदी आवाज?
हा हा येतोय येतोय. तुम्ही म्हणणार दिवसभर मी एवढं थकून आले ह्यांनी
असं काही नाही खरंच तेवढी बोलण्याचे.
म्हणजे आहेत ना तरी पण दिवसभराच कंटाळा घरी आल्यावर निवां त बसायचा तोपर्यंत म्हणणार हेने फोन केला. हॅलो. हॅलो हॅलो.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
हॅलो.
किदि हॅलो हॅलो करायच.
हा हो तेच की म्हणून म्हटलं हॅलो एकदाच केलं.
बोला की आणि आणि तुम्ही घरी कोणकोण असतय?
माझ्या घरी सासू, सासरे, मी.
हा हा आज लग्न होऊन .
लग्न लग्न आता डिसेंबरला तीन वर्ष कंप्लीट होते.
हा हा हा आणि म लवकर झाल लग्न.
होय.
तुम्हाला मुलं
तुम्ही अह ॲप च तेच तर भैय्यानं सांगितलं त्या म्हंटलं ना तुम्हाला
हां हां हां त्यांनी सांगितलं होय.
त्यांनीच सांगितलं मग म सुरुवातीला म्हणजे वा टतंय ना की तर म्हटल करून बघ तुला नाही आवडलं तर ॲप मी घालवतो तुझं.
मला पण भिती वाटलेली आपण आपलच काय आयडी वगैरे घ्यायचं सगळं भीती वाटण सोडा साहजिक आहे तिथे.
हा तेच की तुम्हाला कोणी सजेस्ट केलेल हे ॲप?
ते आत्ताच्या मॅडम आहेत की नाही आपल्या वर्षा मॅडम ते म्हणजे सगळे हँडल कर त्यात बघा व्हॉट्सअँप आहेत सगळ्या गुपवर, हां. तिथं ग्रुपला वगैरे ऍड आहे का तुम्ही त्याचा
हो आहे की.
त्याच. हा हा त्या ज्या मेन आहेत ना त्यांची चुलत बहिण म्हणून आहे त्यांनी सांगितलेल.
हा हा.
दाखवल आम्हाला. त्या आहे त्या दीड वर्ष झाले.
हा हा हा. म्हणजे काय कायंचं कस एक फोन केल्या नंतर त्यांच टास्क येणं बंद झालं ना त्यांनी एक एक वर्ष झालं काहीतरी करत्यात.
हा हा हा, हा त्यांचा पण सेम काहीतरी झालाय. तुम्ही घरीच आसताय जॉब वगैरे काही नाही
नाही मी नाही काय जॉब वगैरे करत. तु कुठे हम्म
लाईट चालू घेऊया काय ते लाईटने घेतोय की आता आपली लाईट जी असते घरातली ते आता तुम्ही बघायला लागलासा लाईबिल वगैरे जास्त येते ते सोलर आपण आह तिथे प्रकाशापासून ते अह लाईट ते अब्जॉर्ब करते आणि अब्जॉर्ब करून लाईट तयार करते.
म्हणजे एवढं क्लिअर काही समजलं नाहीये, अडकत अडकत समजलं सोलर एवढं कळलं
हां हां. ते आवाज बहुतेक अह ते वातावरणामुळे कट होत इकडे जरा पावसाचं वातावरण वगैरे झालय.
अच्छा अच्छा.
हा
हम्म हम्म हम्म.
माझ ऍक्चुली सगळं बी ए सी, एम एस सी संपली. पण मी म्हणजे तुम्ही अह जॉबला बाहेर बेंगलोरला माझ्याच फील्डमध्ये पण कस झालं मला थोडंस स्यार मध्ये इसू वगैरे झाल्यामुळ मग मी इकड परत आल्यावर ना मग जवळच्या जवळच होतय हित म्हणून म ते ओळखीच्या हेच्या
अच्छा-अच्छा. आणि भय तुम्ही मोठं आय अन् तुमची बहीण छोटी आय काय?
हॅलो.
हॅलो.
हाॅलो.
हेलो.
तुम्ही पण तिकडून हॅलो.
म तेच की म्हणनच हा हॅलो. आमच्या घरी आज नायनॉनव्हेज बनतंय या जेवायला. दिवसभर थकून आलाय ना?
नॉनव्हेज खाता
हॅलो. हा तुम्हाला आवडतं का?
मला खूप आवडत पण ते कस
अच्छा म्हणूनच म्हटल. तुमच्यात काय? म्हणजे आज खात नाय आस काय आय का? देख. हॅलो-हॅलो. हॅलो.
की, बोलू नाय शकणार बोलू शकते मी. आवाज येतोय दीदी माझा क्लिअर?
आत्ता आलाय जस्ट.
काय वातावरण पाऊस थोडासा पडा लागलाय त्यामुळ
अ काय करूया माहिती आय एकटी देऊया असूदे तुम्ही पण त म्हणजे इन पण नाय ना. मग काय फायदा होऊन करून आवाजच पास होत नाय दोघींचा.
हा मला तुमचा येतोय सगळा क्लिअर व्यवस्थित तुम्ही जे बोलताय ते स माझाच पास होत नाय, ते बहुतेक इकड वातावरण थोडंस हे झालंय ना मग मलाच नेटवर्क नाहीये वाटतं.
अच्छा मग मी तेच म्हणते ह्या एक कॉल करूया मग नंतर मग मी करेन दुसऱ्या कोणातरी म.
हा चालेल चालेल दिदी काय प्रॉब्लेम नाय उगंच आणि आपण जाणार ते जाणार काय तुमचे तीन चार राहिल असतील कोणाला
हा तीन चार मला काय विचार आय म्हणजे एका वेळी पासा पा म्हणजे एकाच व्यक्तीला सहा वेळा केला तर काय प्रॉब्लेम येतोय काय?
काय प्रॉब्लेम नाय. काय नाय पण कस होतय कारण दहा दहा मिनिट व्यवस्थित असेल तर जास्तीचा कॉल असतोय ना तेच काउंट करत नायत त्याच पेमेंट मिळत नाय तुम्हाला.
अच्छा.
आणि जर ह्या सहापैकी तुमचा एखाद हा दोन मिनिटाचा झाला असेल ना. तर त्याच मिळतं तुम्हाला पेमेंट.
हा हा हा, हा. बरं बरं. तेच विचारलं. ठीके. असू दे मग आता. छान छान समजून सांगितलं.
होय होय.
खरंच खरंच मनापासून आभार.
संपलेली दिसत आहे. तुम्हाला पण.
हो हो ठीके ठीक.
हा.